हॅलो
हा येतोय आवाज?
ह
हा येतोय ना बोला ना हा हां बोला हा बोला येतोय आवाज हा म मला मला येतोय तुमच हा मला येतोय येतोय
हा येतो ना हा ठीकठी आहे काय चाललं
हो हो हो हो काय नाही झाली सकाळची कामं हा हा झाली सकाळची कामं आता
हो ना
हो हो आजकाल काय हे वातावरण खूप खराब झालं हो आवरले आवरले म्हटलं आजकाल वातावरण हे खूप खराब झालंय अ त्याच्यामुळे जरा थोडं थोडं सर्दी
तन
हा पाऊस नाही थोडं त्याच्यामुळे थोडं कसं सर्दी खोकला किंवा असं थोडस अ वेगळंच झालेलं आहे म्हणजे
हा हा हा
थोडं ताप आल्यास म्हणजे वातावरण काय वेगळंच झालंय म्हणजे असं आता पाऊस पडायला पाहिजे होता खर तो नाहीच पडत आहे
त्याच्यामुळे ते वातावरण वेगळं झालं हो हो हो
आणि याच हे कडक होऊन लागत ना ह्याच्यामुळे बरेच पोर आजारी पण आहेत दवाखानेत फुल भरलेले तापाने आणि डायरियाने हे ऊन कडक आहे एकदम चटका लागतो.
मध्ये हो मध्येच ऊन पडते आणि मध्येच बघ आता खूप असं एकदम सावली सारखं झालंय काळोख काळोख सारखं
हो आभट आलंय आता म्हणजे असं आणि हे आपटाचं ऊन जास्त लागतं
हो आवटच म्हणतात ना तुमच्याकडे म्हणजे मी म्हणत होते तो शब्द पण तुम्ही काय म्हणतात आबट म्हणताात की काय
नाही आबटच म्हणता म ह्याचा चटका जास्त लागतो आणि याने पटकन हा
पित्ताचा पण त्रास पित्ताचा पण त्रास खूप होतोय त्याच्यामुळे
याच्यामुळे पित्ताचा पण त्रास होतो हो
हो घरगुती आपली औषधं असतात ना त्याच्यावर आपली आपली काढतोय दिवस म्हणजे थोडं असं घरगुती करायचं किंवा असं हे
पण मग ते योग्य आहे बर का आता जे जे औषधं आहेत त्याच्यामध्ये म्हणजे बरेच हे असत ना त्याच्यामध्ये मिक त्याच्यामुळे त्या साईड इफेक्ट आपल्या ह्याच्यावर होतातच आता आपल्या इकडे पॅरासिटमॉल कशी बॅन केलीय
हो
आपण आधी सुरुवातीला ताप आला का घ्या पॅरासिटमल ताप आला का घ्या पॅरासिटमल पण आता पॅरासिटमॉल बॅन केलेले नाही ना वापरता यी तिचा लगेच किडनीवर प्रॉब्लेम सुरू व्हायचा
हो ना
हो ना पण घरहुती ते घरगुतीच थोडं उशीर आपण व्यवस्थित रिझल्ट आहे आणि त्याचे
सुद्धा आम् काढा वगैरे करतो म्हणजे असं हम् तापाला तरी पण किंवा खोकला झाला तरी पण तुळस वगैरे ह्याचा काढा आम्ही करतो तुळस थोडी दालचिनी ओवा असं घालून हम्म गुळ थोडा असं घालून हा काढ हजार दोन तीन दिवस आम्ही असंच बघतो आणि मग नंतर अगदीच नाही झालं तर मग जायचं
अच्छा तेच म्हणजे आधीचे लोक लोक पु्हाच्याकडेच चालले मध्यंतरी काळ आधुनिकतेचा होता आणि आता पुन्हा म्हणजे कोुणीही असो ते जुनं ते जसो न म्हणायला लागलेत लोक आता म्हणजे जुनं जे होतं ते आपल्या जुन्या लोकांना किती माहिती होती आधीच की कशाने काय होतं त्यावेळेस एवढं विज्ञान तंत्रज्ञान प्रगत पण नव्हत तरी त्यांना कल्पना होती
हो आजीबाईचा बटवा म्हणतात ना ते पुस्तक आहे
हो हो अगदी तसच चाललय अगदी तसच हो ना
त्यातन सुद्धा त्याच्यातनं सुद्धा शोधून शोधून आपण औषधं करू म्हणजे असं असं वाटतय आता हल्ली बाहेरची ते औषध कॉल कॉल कॉल वाचतोय
अजून काय चाललं तई
हा कॉल वाचतोय डून तर जरा बटन करायला पाहिजे बाक्की काय
ज जी
काहीतरी वाचतय का तुमच्याकडे
काय म्हणत मई
काहीतरी वाजत होतं का फोनचा आवाज येत
हो कॉल समोरून कॉल येत होता
नॉट कॉलचे ते बटन ऑन करा आपला फोन लागला की असं करा डू नॉट सॉरी सॉरी हा एक चंद्रकोरचं बटन किंवा मग असं गोल आहे आणि त्याच्यामध्ये एक रेग आहे असं ते बटन असतं ते ऑन करायचं म्हणजे मुक्ते नाहीय
अच्छा
तुम्ही हे आता आत्ताचे जी मुलं आहे सारखे मोबाईल वरती बघून बघून फार कमी वयातल्या मुलांना चष्मा लागला नाही ग
हो हो कमी वयातल्या सांतात चष्मा पण म्हणजे मी नाही कधी केलं पण ते सांगत असतात सारखं की असं करा तस करा म्हणतात आपली लाळ असते ती सुद्धा खूप महत्त्वाची असते
हो हो हो. साठ वर्षाची झाली पण तिला अजून चष्मा नाही लागलेला ती आम्हाला पण म्हणायची पण आम्ही कधीच मनावर नाही घेतलं, ती मला जवळजवळ दहा वर्षापासून सांगतेय, कि तो चष्मा सुद्धा जाईल तुझ तू कर फक्त, पण ते म्हणतात ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसा प्रकार झाला आता चष्मेचा नंबर वाढत चालला पण,
हो माझं पण तसंच झालंय हो, अस झालंय आणि आपण का, अ हे लावतो ना डाय डाय त्याच्यामुळे पण म्हणतात असं होतंय
हो हो हो पण मग आता काय लावणार ना केसांना आपण,
हा ते आता घरगुती जे काय आहेत ना व्हिडिओ आता त्याच्यावर तर म्हटलं एकदा करून बघूया असं हा, कॉलचा आवाज येतोय
हो ना, त्यानी पण खरंच त्रास होत दुखायला लागत, डोकं दुखातत त्याने हो ना, आणि ती माझी मैत्रिणी काय म्हणत होती जर आपलं गावठी तूप जर आपण असं बेंबीमध्ये टाक, कलना दोन थे आणि बाजूने जर चोळून घेतला ना तरी चष्मा कमी व्हाला म्हंटल बाई तुझ्याकडे बरेच आयुर्वेदिक उपाय आहेत ग,
नाही असं पण आहे ना ते घोरतात बघा घोरतात घोरतात बघा रात्री झोपली, हा. त्याच्यासाठी पण आहे खूप जुनं तूक आहे तूप ठेवायचं म्हणजे गायचं जुनं खूप, तूप हा‌ तेच ठेवाचं म्हणजे आता ठेवलेलं असत, घरात तर नाही तर ठेवायचं आपण गायचं तूप जुन म्हणजे जुनं, करून ते नंतर नाकात घालायचं रात्री हा,
अच्छा त्याने पण घोरणं बंद होतं,
पूर्ण कमी होतं हा,
हम्म हम्म तर माझी एक मैत्रीण आहे, अ ती म्हणे आपण वजन कमी करायला जे आपण डायट वगैरे करतो ना, त्याच्यापेक्षा सकाळी तीन अंडी खायची, त्यानंतर बारा वाजताच्या जेवणामध्ये आपण जे हरभरे असतात ना भिजवायचे, आणि त्याच्यामध्ये आ म्हणजे आपण अ चाट म्हणून खातो नाही का, तसं खायचं म्हणे आणि संध्याकाळी भात आणि पोळी फक्त खायची नाही, आणि चार वाजता आपल्याला पुन्हा भूक लागते, तर चार वाजता भूक लागली की गुळ आणि शेंगदाणे ठेवायचे म्हणे आपल्या हे फुटाणे येतात नाही का ते आणि गोळ, गुळ शेंगदाणे किंवा खारीे शेंगदाणे किंवा फुटाणे असे खायचे, आणि संध्याकाळी फक्त भात आणि पोळी नाही खायची त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट दुसरं काही खायचं
मग ते डायट प्लॅनच झाला डायट प्लॅन झाला हा.
हा डायट प्लॅन पण त्याला एक्सरसाइज करायची गरज नाही म्हणे असंच होईल का मी तर नाही केलं पण मग होईल ना अच्छा,
हा आता म्हणतात ना की ते डायबिटीज आणि बीपी जर असेल तर आणि सात किलोमीटर चाललं.
हा
तर खरोखर कमी होतं म्हणजे कि, आमच्या ते अ एक आहेत लेडीज किलोमीटर चालतात, तर त्या म्हटल्या कि मला म्हणजे अ हळूहळू फरक पडतो पण पडला मला म्हणे फरक की, दोन वर्षात म्हणजे माझ मला गोळी बंद झाली माझी असं त्या आम्हाला म्हटल्या.
अरे बापरे हो का?
मग चांगलं आहे ना
हो नाही तर हो चांगलंय की, नाही तर म्हणतात बीपी शुगर लागली क बंद नाही कर छान आहे की चांगलं आहे उपाय पण
हो ना कधी कधी की काय मग हे गोळ्यांचं काय आहे म्हणजे नक्की काय गोळ्या घ्यायच्या की काय हे असंच करायचं असं असा पण प्रश्न पडतो.
हो ना पण एक विशेष आहे नाही का? कुठेही दुखणं असू दे तुमच्या पायाला असो कमरेला असो काही असो, गोळी तोंडातूनच घ्यावी आणि ती बरोबर त्या जागेचं दुखणं बंद करते किती देवाची कला आहे नि का
हो मी करू म्हणजे मी किती वेळा म्हणते घरात की किती आभार आहेत की, अ गोळी निघाले म्हणून आपलं काही दुखाला चटकन आपण गोळी घेतो लगेच आपल्या दहा पंधरा मिनटात अर्ध्या अर्ध्या तासात आपल्याला फरक पडतो.
हम्म हम्म हम्म
ह तर अर्ध्या तासात आपल्याला फरक पड किती बरं वाटत अरे!
हो ना तेच तर
तसं घरगुती औषधांचं नाही, त्याला खूप वेळ लागतो फरक
वेळ लागतो त्याला, वेळ लागतो, हं पण मग ते चांगलंच ये, त्याचे साईड इफेक्ट नाही, ह्या गोळ्या घ्याव्या तर साईड इफेक्ट होतात.
चांगलंय पण आपल्याला तेवढं पेशन्स पाहिजेत ना तेवढे किंवा आपण थांबू शकतो, तेवढं दुःख कमी असं
आणि आताच्या लोकांमध्ये पेशन्स नाही राहिले. आहे की नाही इन्स्टंट रिझल्ट पाहिजे प्रत्येक गोष्टीचा.
हो प्रत्येक गोष्टीचा तेच आता डेंटिस्ट, हो हो हो घाई घाई तर छान वाटलं बोलून तुमच्याशी. आता आपण करूया हं तो. एक एक थांबा करा थांबा हा हां करते करते हं कट, हो हो
हो हो चालेल चालेल.